मी म्हटले सकाळी मग अजून बारा वाजेपर्यंत काही फोन हातात घेणं होत नाही?
हो तरी काम झाल्याशिवाय पूर्ण आपण हातातच घेत नाही फोन. किती ते कॉल आलेत? समजा मग माझंही तसच आहे, मग आता कसं आहे की थोडं लेट झोपल्या जाईल पाच दहा मिनिट म्हणा पंधरा मिनट म्हणा म्हणून मग कस
अकरा वाजे पर्यन तसे झोपत नाही आपण
आई झोपे येतच नाही अजिबात कस
मग एक एक कॉल होऊन जाते अजून.
हा ना!
हा म्हणून म्हटलं आता येईल ठेवल म्हटलं जाऊ दे बोलूनच घेतो एक एक कॉल होऊन जाते.
माझा एक काय प्रॉब्लेम होतय म्हटलं तुम्हाला कॉल लागत बाकी कोणाला कॉलच नाही लागत म्हणून मी तुम्हाला कॉल करत होती खूप वेळा की ताई तुम्ही म्हणजे बोला म्हणून काय तरी मग तेवढ्याना काय होते की काय तरी ताई काहीतरी समजा भेटते.
आ! कालच बाहेर बाहेर होती ना मी म्हणून पण बाहेर पण सर नेटवर्क येत नाही ना मी देत होती करत ही होती. पण बाहेर नेटवर्क नाही होत ना म्हणजे माझ्या इथे वायफाय बसवलेला आहे कणी आता हे वायफायचच चालते बाहेर नेटवर्कच येत नाही मग माझं. हा घरात बाहेर कुठे गे मी जरी कुठे य त्याच्यामध्ये गेली वर किंवा अशी तिकडे गेली तर मग नेट नेटवर्क चाललं जातं.
हाऊ काय!
हा!
मग बरोबर आहे ते मग बाहेर प्रॉब्लेम येते तुम्हाले घरात मी एकदम तुमचा अस क्लिअर आवाज येतय आणि म्हटलं बोलण बी चागलं होऊन राहिल नाही तर मग काही जण्याचा आवाजच येत होता ना बरोब
हा खर खर येत.
आणखी काय चालू हा?
छोटीशी टिप्स सांगा एखादं त्याच्यावरच बोलू.
काय सांगू?
ब्युटी टिप्स.
ब्युटी?
हम्म पार्लरची टिप्स.
पार्लरची काय करता तुम्ही फेशियल करता मॅक्स करता मेकअप करता?
नाही समजा आता जर कधी समजा आपल्याला ये हम्म, म्हणजे अ आपल्याला हे नाही का सकाळी म्हणतात उठून असं शिळ शिळ्या थोड्यास असं पाणी प्यावं लागते माणसात
हेड्याव पाणी आमच्या इथं आम्ही कोमट पाणी पितो बाई सकाळी करू
झोपेतून उठल्याबरोबर पाणी प्याय लागते म्हणतात.
हा हा कोमट पाणी पेतो मग आम्ही सोबत
त्याना म्हणतात वृद्ध कृष्ठरोग नाहीसा होती म्हणतात. अ व्यायाम बी कराय लागते दररोज सकाळी.
सकाळी उठते बेत.
नाही ना म आता ते असा वावरात गेले की आपला तोच व्यायम. ह आणि रात्री त्वच्या स्वच्छ राहिली पाहिजे म्हणून रात्री मेकअप पूर्ण काढून टाकायचा मेकअप ठेवायचाच नाही रात्रीच्या वेळेस.
हो ओके.
हम्म. आणि आपले जे पिंपल्स असतात ना बाकीचे जस पिंपल्स आले कधी. त असे दाबून काढून घेतात असं बोटानं हातानं नकायनं. तसे अजिबात काढू नाही म्हनतात त्याना आपल्या चेहऱ्याला खूप हानी होते.
हाव का.
हा हम. अजून चेहऱ्याला जर कधी आपण जाय फळ. काळी मिरी चंदन वाटून त्याच्यावर लावलं ना. तर ते म्हटलं पूर्ण नाहीसे होऊन जातात अजिबात राहात मी म्हटलं पिंपल्स.
हा हा प्रॉब्लेम.
म्हणजे चेहऱ्या साठी म्हणजे खूप चांगलं आहे ते जायफळण. काळी मिरी आणि चंदन आपल्याला हे एवढ्या याची माहिती राहतच नाही म्हणा कधी कधी. आता आपल्याला जर का चंदनाची जेवढी माहिती असली आपण सांगतो समोर. के बी म हं कडुनिंबाचा पाण्याम कडू नम. निंबाची जे पानं असतात ना ते पाण्यात उकडून. अ त्या पाण्यानं चेहरा धुतला पाहिजे म्हणजे उकडलेले अस. तग कडू निंबाची पान आपण समज. ते गरम पाण्यात टाकली उकळल्यासारखी होते ना त्याना चेहरा द''--'' त्यांना चेहऱ्यावरच पूर्ण जितके समजा हे असतील ना. हम मळ धूळ हे ते बसलेलं पूर्ण निघून जात. म्हणतात अजिबात काहीच राहत नाही.
हा,
हम.
झालं का नाही हा.
आ कसं आता वयमान झाली कधी तर तीस पस्तीस चाळीस वर्ष. वयमान झाली कधी त जर कधी. घरच्या घरी आपल्याला ते सुरकुत्या पडतात चेहऱ्यावर अशा वया वया पडतात. तसं म्हातारा्या लोक पायतो समजात.
हा,
तश जर कधी असलं तर मग घरगुती आपल्याला उपाय करता येतेल. मका मका घ्याच हा मका घ्याच. चं पीठ घ्यायचं अ दुधाची सय. ते चांगली मिक्स करायची आणि चेहऱ्याला लावायची. ही हे जे आहे ना चांगला मिक्स करायच आणि चेहऱ्याला लावून द्यायचं. मग ते वाढू द्यायचं वाढल्यानंतर ते धुन टाकायचं.
एकर हेच.
हा जारीच पीठ जे आहे ना देड सेल काढून टाकते. आणि मक्याच्या पिठामुळे त्वचेला कसा येतो. हो या सोईनुसार. ओलेपणा मिळते सायसनी ना जर कधी चेहऱ्याला लावलेली तर त्याना आप. आपल्याला अ. म्हणजे चेहऱ्याला ओलेपणा मिळते अशी कोरडी त्वचा होत नाही आपली.
हा,
हे तू समजा आपण ऐकलंच आहे म्हणा अलोवेरा अलोवेराचा रस काढल्यानं त्वचेला लवकर सुरकुत्या पडत नाही अलोवेरा तर आपण नेहमीच समजा वापरण्यातच असते ना
हा
हम्म तुम्ही लावत असाल ना तुमच्या घरी असेल ना.
माझं बाई रेडीमेटच असते मी काही आणत नाही म्हणजे सगळं रेडीमेड म्हणजे मी क्लिंजिंग, फेशियल सगळंच करतो पण माझं सगळ विकतच असते.
नाही जर कधी जात समजा कोणा असं नाही आता तर मला रेडीमेटच निघालं जर कधी आपल्याला घरगुती करायचं झालं तर समजा आपण हे असं करू शकतो.
हा आधी घरगुतीच उपाय करत होते मी जस आपलं हळद साय अ बेसन ते चेहऱ्याले वगैरे किंवा डँड्रफ झाला तर लिंबू वगैरे घासायचो केसात हे असं आधी मी घरीच करत होती.
हो ना पहिले मग आता आ पण तसच होत ना मी पण घरीच करवते ना आता कसं आता जमत ही नाही आणि वेळ मिळत नाही एवढा पहिले कस वेळ जास्त राहत होता.
ते कोरफडे राहेत नाही आता मी लावून ठेवलं होत. आणि आता काही जास्त राहत नाही पण तरी बायचानस एखाद्या जागी कोर फड बागीतल तर मी घेऊन येत असतो टरबू उन्हाळ्यात तरबूज येते तर तरबूज लावतो, पपई लावतो.
हो चेहऱ्याला म्हणजे पाहिलं घरगुती उपाय चांगले आहेत म्हटल उलट मत आप समजा आता आपण पार्लरमध्ये जात तर ते त्याच्यापासूनच बनलेलं अस फ्लेवर तर त्याच असते ना त्यांना आता
पार्लर बिर्लर मध्ये नाही जात कारण की माझ अर्ध पार्लर झालेल हाय. तर मला सगळंच अर्ध येते. तर मग काही आता ह आता थोडस दुर्लक्ष केलं तर ते काही मी इंटरेस्ट देऊन नाही राहिली त्याच्यात.
थोडीशी माहिती आहे मग त्याच्याबद्दल.
हो ना हेच मग आपल्या जर कधी समजा मेकअपही करायचा असला तर आपण सर्वात पहिले तर केस बांधून ठेवून द्यायचे म्हणतात. ते कसं मध मधानी येतात. मेकअप करायची की याच्यात आणि त्याच्यानंतर चेहऱ्यावर मा क्लनजिंग लावून कापसाच्या बोळ्यान चांगलं स्वच्छ करून घ्या.
हा
हा आईस क्यूब त्यावर घासावा आणि चेहरा वाळल्यानंतर त्वचेला त्वचेच्या रंगाचे मॅच होईन असं हे अ फाउंडेशन लावायचा
हा स्क्रब स्क्रब फेशियल मध्ये स्क्रब वगैरे वापरायचा.
हो
ब्लॅकहेड्सची वगैरे निघून जाते.
ते असते. माझे तर ब्लॅकहेड्सची इतके होते, खूपच म्हटलं असं नाकावरच होते, बाकी कुठू न होती चेहऱ्याला. हा अं नाही काढले नाईत ना आता ते काढली तर तेनी का वापस परत येतात म्हटलं.
आता मग स्क्रब युज करायचं ना स्क्रब घ्यायच, हा मी रेडीमेड जोड फड वगैरे असलं तर मग, घासत राहायचं.
हो ना, नाही घरी असलं कधी समजा घरी आपण करू शकतो.
हा म घरी आहे ना, तर मग आम्ही करतो घरी मग जर सगळं घरीच.
ह
अर्ध जास्त सामान, हा
आता कसं, पहिले तरी खूप वेळ भेटत जा आता इतका वेळ मिळत नाही असं हे
हेला ना हे लग्न कार्य वगैरे येतात, कि नाही मग जायचं काम पडलं की, लगेच आपण काढतो आपलं अन् करून घेतो.
हो आता पहिलं जितकं आपण लक्ष देत जा आपल्या सो ताच्या इकडे आता तितकं लक्ष देणं होते काय?
नाही, होत नाही. पण कसं आहे, मग आता कुठे जात येतो तर थोडसा वेळ काढाला लाग ते आपल्याले.
काडावच लागते, नाही मग माझं पण तस सं आहे, मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढतेच थोडा काही ना काही.
तर लग्न वगैरे जायचं असलं, की मग तेवढं करतो मी माझ्यासाठी
हो
अळणो, अरणो म्हणजे
ते पाहिजेच ना, नाही तर मग एक वेळच दुर्लक्ष केलं क नाही आपण स्वतःच्या इकडे तर ते मग पूर्ण वेळडाब दिसते, अजिबात चांगलं दिसत नाही.
नाही मग आपल्याला इंटरेस्टही पाहिजे ना त्या गोष्टीचा.
त्या गोष्टीत इंटरेस्ट
अ मग आपल्याला इंटरेस्ट असला, तर आपण करतो तुमचे दहा मिनट झाले काय? आता मी लावतो तुमचे तुम्हाले नाही झाले ना, दहाच्या वर गेले ना दहा दहा अकरा झाले पाहिले का तुम्ही?
बरं बरं थांबा पाहिते.
हा मग हे यात केल्यापेक्षा दुसरे कॉलवर पुडतात ना जाऊद्या याले मी लावतो तुम्हाला.
ह लावा.